हा हा बोला.
इथं पण असंच आहे रे ढग आहे ऊन पण आहे गरम व्हायला लागले आज.
हा गरम होतंय का?
गरम काय, यार लंय गरम.
अय इकडें नाही गरमत, इकडे जरा थंडय.
हा, हा,
पाऊस सुरू आहे बघ, ते कोकणापासून तिकडे कंटिन्युअस पाऊस सुरू आहे कोकणापासऽऽ हो ऽऽइकड नाही पाऊस आजीबाऽऽऽ
हा हा,,, वय बघितलं मी,, कोयना नगरची एक पेज आहे फेसबुकला,, त्यालाच.. फोलो केलय तर तिकडं पण ऽऽपाऊस चालू हाय आता. होव, कोयना नगर नऊ, नऊजा वगैरे तिकडं. हमम, काय ईल आपल्याकडे पण,, थोडा वेळ लागणार. येईल. थोडाफार पडला पाहिजे,, नाहीतर काय अवघड होईल की सगळं पाण्याचं.. नंबर वहिनीना पण सत्याहत्तर सत्त्यारच घेतलाय व शेवट.
व्हय उशीर घेतलेलाच. आता परवा नवीन नंबर घ्यायला गेलो,, तिथं त्यांना म्हटऽऽ म्ह अऽऽऽ सत्यातर एडिंग पाहिजे होता. ते्हा म्हऽऽ शे सत्याहत्तर रुपये हा बघा म्हटलं फ्री मध्ये तर म्हटला अओऽऽ एकशे सत्याहत्तर ला पंचवीस तीस हजार भरावे लागतात.. अओ म्हटलं आम्ही सत्यात्तर सत्याहत्तरऽऽ आज अऽऽपाच पोस्पीड घेतला होता फ्री मध्ये म्हटलं सत्यात्तर. त्यो म्हटला सत्याहत्तर सत्याहत्तर लाख, दीड लाख लागतय आता. अशी कंडिशन आहे,, म्हणजे ब्र हँडेड ह्याच्यात एरऽऽ ऐअरटेलल, आयडियामध्ये, आणि मग वोडाऽऽ फोनचा इचारला, वोडाफोनचा पंधरा हजार सांगायचा.
बापरे!
लय रेट वाढलं म्हटलं,, पाच हजारला तवा आम्हाला महाग वाटायचं. तवा मी फ्री मध्ये घेतला होता पोस्टपेडचा मिळत होता म्हणऽऽ थोडे दिवस बिल भरायचं होतं,,,, आणि परत प्रिपेड करायचं.
बरोबर, हा हा
ठेवलेले,,, वासुकीीन बी अकरा अकरा घेतला वाढतं नंबर. लय दिवस झालं,, हम्म.
हा, हा, हा ठीक आहे, ठीक आहे. चालतंय,, थांब एक मिनिटं, फोन येतोय एक तुला करतोय एकच मिनिटात,, हा, हा.